हा झालं बाई एकच राहिलय माझं आता ह्यो एक आणि अजून एक
असं वाटतं ते आपल्याला माल पहिल्यांदा तसंच झालंग माल वाटलं तीनच ते उजून पाच आली ती उजून पाच आली हा
अदा
मी सबमिट केले ना आता आपण तीन फोन केले मला वाटलं तीन बाकी म तीन गेले ते सबमिट केले लगी पाच आली अजून आता
हम्म हम्
मालवाटला झोपल्या काय कोण तुम्ही पहिल्यांदा
नाही ग झोप झोपलेच होते पण मुंडातच
करून पा म्हणुन मनू मला वाटलंच ते रिट्राय केलं की येऊन जातं म्हटलं
हा हा
हम्म
तेच केलं मग आता
नण आपले आपल्या आपस झाले तर बरे येते दुसऱ्याला काय डोक लाव
हा मग ते तर आहेस ना दुसऱ्याला बोलायला बी काहीच राहत नाही ना ग
अजून दोन दिवस आहे असं ब आपल्यालाण बोला आपल्यालागण तोंड द दोघीला एक मेकीला बॉलाला
आपल्या तर दिवसभर बोल र बोलल फोनवर तर का
आपल्याला हा आपल्याला नेऊणार म्हणा
तेच आहे ना कई कई कई कई कारण काढून
कापने पाटूक सई जवळ
केलते काय
रात्री ग्यालत बाज दिवशी केलत पण त्या कडम झाल्या
त्याच्या थोड गवाच पीठ टाकाच ना ना
म लक्षच नाही दे असे उरले मग मग नंतर लक्षात आलं जशी गस टाकला असं बरं झालं
थोडसं काय गवाच च टाकच ना
करू आता म्हणजे काय म्हणते कबत झाली काजून करू म्हणला आणि त्या आखड्याच खाव लागते
सवासण्या केलत्या का हे ते केलत त्याशी निवत नीवद पानी केलत गा
तुम्हाला सांग सुरक्षस नाही बा मला निवस करायचं का बई सकऍसिडी झाडी मारतेसिडी आसी चक्कर येऊ लागली अर्चना तई
हा
काय सांगू तुम्हाला म्हणजे नाव जमानने मला डायरेक्ट ल कॅश चक्कर येऊन खाली पाड वाडत मी पोरा सुद्धा शाळेत जाऊन नाहीे त्या दिवशी लग्
हा द्यायला
हा राहिलय ते नियुद्या ठीक आहे नियुद्या पोराला सुट्टी मारायला लावली झालतर तर डबा उचून करून द्यायला
हा
कसं चालतं ग मला त्याला असं असं डीचाळ मला ना चक्करच येते बाई लय
आवघडच हाय बाई.
आवघडा झालं की उभ्या खाईला जरा आस.
आशक्तपणा न बी होतं ग.
लय तब्बत लईच आशात तर लय डाऊन झाली व माई कावून कोणास
हम्म. अशक्तपण काय काम नाही धंदा नाही घरीचे तरी बी तू तब्येत सुधारणा.
तसं नाही ओ अर्चना तई एकदा माणसेची तब्येत बिघडली ना बिघडत जाती. आणि एकत मग सुधरली ना सुधरत जाते असं होऊन जात ते.
ते तर आहेच.
मध्यंतरी मी ना स्वतःची काळजी बि घेतलेली हाय. एक डिलिव्हरी नंतर ही पोरीला लवकर पाहिलं. हित सांभाळायला कोण नाही दैनाच झाली ना व मग पाहिल्या पासून.
हाव.
हा अस चैन असल्यावर मग काय वाटतं नाय मगं दमांन होत.
पोरगी बी लई चिटकी हाय ना ग.
आणि आपल्याला दुसऱ्या बायासारखं काम बी जमत नाही ना अर्चना ताई समजा मला आस. हा नाई.
चांगलं मध्ये मध्ये जा गेलतीन तू तिकड या बाई संग.
ते ते काम जमतं शेतात ते जमत. पण असं घरात बिथ कोणाच मला अस कोणाच्या हातच काम बी पटत नाही आपल्याला कोणी येऊन करून जाईल म्हणून.
हम्म.
ते आण्णाचं कसं काम हाय तसं यांचं काम हाय ताई.
हा ना.
आण्णाचं कस हाय झाडू घेतील झाडू काढतील याचं तसं नाही झाडणार तर नाही पण मीच कर. तूच कर पण तूच कर दुसरं कोणाच नाही त्या आभयचं सुद्धा काम पटत नाही त्यांना.
हा मग कस राहत. घरात घाण पटत नाही ना आवडत नाही ना ग अजिबात. माणसाला.
बये बायाचं दोन पाय हात तसं पहायला गेलं तर आपलंच
अगं तू आस म्हणतीस स्वातीच आण कावेरीच. निसत उठत्यात पळत्यात उठत्या पाळत्या घराला आस थर यायले. आणि तुमचंच पायना. हम हे तूमचं तस घरचे आसे कळ करून
सगळे म्हणते बर का आता आता आमच्या आर्चनाच्या मध्ये बी बदल झाला. नाहीतर ती सुद्धा पाहत नव्हती बरका त्या किचनला कधी पण ती माह पाहून पाहून पाहून पाहून ती बी जरा यवस्थित त्या लागली बाई. नाहितर आ लगेच तिने पूरा अभयाणीच धरेल होत.
नाही तर काय.
आता सुद्धा हे बळ ठेवाय लागली होती ग. तिला बोलव बोलव बोलव.
हे आमच हे सविती तशीचये बो बो बोलतंय.
हम हाय ना.
माला नाय पटत बाई घाण. येडं वाकड पटत नाय असं.
ते हाय पोरगी हाय ना बर हाताखाली दोन पोरी हाय खरं सांगायचं
तेच तिथंच स्वागते.
तसं नाही पण पोरगी ब पोरगे असले आता खालीर उद चालून लोक घरी जायचं मग असं समजलं पाहिजे हो नई
छान आहे ती पोर गी बी पण ती आगाऊ कामा जीवावर आहे तिच्या
बघती तर तुमला नाही वाटत थोडी अगोदरच झाली म्हणून
हा
ज्या दिवशी अस उलटून बोलरय नि पण मगं
हम्म
म तिला काही बोललंच नाही ति लो समोरच्या मानसला तवच गार करायची म्हण बाई हा उचल म्हणलं तु जा आता
हा
आई नुसती कामाल पााती म्हणलं तही
नाहीत का आता तिकड जरुरी त्या यायच्यात मिल मिठाई मध्ये मोठी संग
हा हो का
हम् दोघी जणी जऊ राहिली ना
हा त लाऊन दर्सी म
दिवाळीपर्यंत हाय म्हणे
खळ ख हो भई दिवाळी लोक क पन्नासाठ हजार होत्यात न तिची आरमशीर मग ज्यादा होचे
बार महि नाही ना
मग दिवाळी आजुन किती वर हे डायरेक्ट दिस
दिवाळी झाल्यावर बी राहील ना परत दिवाळी होत नाही सक्रत येती
रन ती आता चिटक मुस्तीबी
हा चिटकून गे चिटकून बारा हजार महिन्याला तू विचार कर ना
हा चांगले आहे ना बाई जाऊ द्या हा
खर्च नाही काही नाही
यायला जायला हो मग यायला जायला
काय देते
यायला जायला नाही कच जाते मग
एकाच गाडीवर जात्या ना दोघीज नी भईया च्या
म हो का म हो का आता लई घुसले जाण आहे ना
हा मग त्यांच काय हाय नाही घरा जमनी दिस नीघला दम नाही
एकमेकीचे कान तोडायला दम नाही
हा ते तर हाय च आपण त्यांच दारच सोडून दईल बाई
खरं अडचण तेच भलाय आपण काय करतो माहितीे गार्जन ह मायाच्या पोटी त्यांना जवळ करतो पण तिथथून माणशांना को मग काही बोलत ते आपल्याला तसं नाही समजत माहिती का
नाही नाही
तेी काय करते आपलं ऐक त्या आणि दुसरं जाऊन सांगा
तेच ना
आज सांगितय का नाही मला त्या दिवशी सांगितय रागतल त्या दिवशी मला डोकून पुरली म संगोोलली नाही आणि मग काल मी ते सांगून नाही बोलले तर मग मला म्हणती मला यांना म्हणते तुम्हाला साध्या सकाळ जादा व्हाईल आता आम्हाला काय जादा व्हाल आता ती मला डोकून पाहिलं मी तुून सांगोोल राहिली
हां अ काल बंत का
हम्म तपजार मासत तमचला हम्म
हम्
मीकण ऐकला घर चाललं गेलं
आणि इिला नाही होईल
त काय कारण अस असताना
हा
तस पार गलत आपल्याला आपल्या नवऱ्याला आपल्या दावखान्यात नेलं सगळं केलं त्याच व्यवस् ती म्ह ती दवी या ती ब पोरीणा काही कमी नाही केली तीन टाईम खायला प्यायला
त्यान काा नाही
अंतर नाही दिला ना आपल्याला क नाहीत
ह तर पायजे मंगई ते मदरमाच होती म्हणली म्हणे का त्या जत जायचे काय जायचंय का ते ज ते दिवशी तेच जायचं म्हणली म्हणे
कोयला
ख अज
हो का घरी श का म
मला माहितच नाही घरी आहे कुठे काहीच माहित नाही मी तिकडे जाऊन मी हे तुोलस खट नाही सांग शेती शा आल्या तेत इ का पराला गेले कागजीपुर आता आले घरात घर उघडला आणि झोपले फक्त आता
हा
मी पा पाठीमाग विचारलं नाही जाऊन पाहिलं नाही काहीच नाही
हम्म बहिजेस ब टेक म
बई घालता पहिल्यांदा पण बई काही म्हणले नाही मला बई फक्त एवढंच म्हणले पहिल्यांदाच ती बनली हो आणि मालती जलचे घर जायचे
पान
काय मिळते तर होण जायचं का दयचं काहीच माहीत नाही
ते अजून फोन करून विचारयचं असतं मग
मला तेबी द्यान नाही विचारा तीला अगं कामामुळे इतकी बी हे वाईले मी त काय सांगू मला ले अस एक असं पुरसत नाही पुरसत नाही मला वेळ नाही भेटायला की हां चाल